हॅलो हा आला आवाज
हा तुमच रिझल्ट कधी क रिझल्ट लागला नव्ह सगळं
होय. किती ये साग तुझी
किती?
एट पॉईंट हा ह्या सेमिस्टरचा एट पॉइंट फिफ्टी टू हाय आणि ओवरऑल फर्स्ट इयरचा तेच कि ए पॉंट एथ्री ते ए पॉंईट वाढलाय चांगलाय माझ्यासाठी हा म आता टोटल ओरल एट पॉईंट थरटी थ्री ये. तुमच रिझल्ट पुढच्या महिन्यात लागणार म्हणजे
होय सबजेक्ट फिजिक्स बीडबल् हा
बीडब्ल ए मागच्या सेमिस्टरला होतं आता इलेक्ट्रिकल होतं.. परत इजीएम सीपी सीएस....
हा हा आमचा इ जीएम मागच्या सेमला होता..
हा तर सीयस आहे ना...
सीएस आय होय..
हा ब्रांच नूसार असतय...
गबस बाई मला वैता. वैताग आला माहित्या मी जवळजवळ महिना झालं तीच पुस्तक उघडायची तीच उघडायची.... असं करून करून मला कंटाळा आलाय एवढा....
नाही बाई आमचं फायनलीच झालं बाबा.. आमचा एक फक्त एक ते पण काय सांग ते मध्ये आलं म्हणून.... नाहीतर आमचा एक पण पेपर पुढे जात नाही कधीच....
ते पण ना एकोणीस तारखेला पेपर झाला असता आमच आत्तापर्यंत पेपर झाला असतं सगळं...
हा जून मध्येच होणार होत ना....
हा एकोणीस तारखेला पेपर होता आमचा पहिला जे स्टार्ट... जिला टाइम टेबल दिल ति ते आणि त्या काय झालं.... बॅकच बॅकचं पेपर होतं ग त्यामुळे हे पेपर पुढे गेलं बॅकच पेपर तीस तारखेला संपलं...
हम् हम्म ह् ह् तुमच्या सेमेस्टरचा फर्ट सेमिस्टरचा...
हा..
काय कुठल्या ह आता कस घेतल्यात बॅकचे पेपर आमचं कस.... म्हण काय आता सेमिस्टर झालं त्यानंतर एकदाच एक्झाम होणार... मग दोन्ही सेमिस्टर झाल्या मग रेमेडल मग त्यानंतर बॅकलॉग लागते...
आणि जर त्या बॅ... रेमेडियाला पण झालं नाही वा्हाईडी पडली य भ...
अच्छा... आमच्या आमच्या कनी आमच्या वर्गातल्या एक एक मुलींच... किती विषय राहिले असतील पाच सब्जेक्ट... असत्यात किती राहल असतील अंदाजे.... चार चार सब्जेक्ट राहिल्यात... चार राहिल्यात एकेकांचे तर पाच राहिले असतील.. काय काय राहिल मग सांग की ग काय उपयोग...
तुम्ही कशाला घ्यालायसा इंजिनिअरिंग....
हा ती माझ्या पुढंच एक मुलगी आहे.. तिचं एक तिचं चार राहिल्यात माझ्या माग मुलगी तिज दोन राहिल्यात... आणि मी मध्ये ऑल क्लिअर...
बरीय आलो ग...
माझ्या पुढचीला सांगालोय काय.... किती दुसऱ्यांच्यात एक बघून लिहालती माझ एक आन्सर राहिलेलं.. तुला हे दाखव मी तुला ते दाखवतो म्हणलो काय हिजडी बघायला पण नाही... त्या गावच्या आता मंगळाल्या मला आताच्या पेपर साठी काय बघायला पण नाही सांगायला... पण नाही का आणि सगळं हं बॅकच राहिलं आणि सीईएस निघलाय सीईएस कम्युनिकेशन स्किल सीएस के...
ते ते त्या त्यात काही नसते त्यात काहीच नसते...
तो तो राहिलाय आणि सगळ्यात अ... हा आणि सगळ्यात अवघड सब्जेक्ट निघलाय तिचा एकच
ह
हा म्हणजे सीएस केे म्हणजे साधं का इंग्लिशच ते
अगं सी सीएस मध्ये थापा मारुन आलो या आम्ही एफमी तर म्हण एक क्वेशचन आमच्या ओळखीचा नव्हता आम्ही आल्यावर बाहेर म्हणालतो आता जात एफ एमई खरं मग त्या दुसरं सीएस ला एक पुरगे आहे ना तिनं म्हंटली की तुम्ही लिहिलाय ना पेपर देतात मार्क एक दोन एक दोन सगळ्या क्वेशन ला तसं करून मला सोळा मार्क पडल्यात बास तीस पैकी दहा पाहिजे होत बास होतो मला
हम् माझ फर्स्ट सीम तर गेले ब कस बस आताच्या सीमला मी जरा जास्त अभ्यास केलोय त्या सेमला काहीही करायला नव्हतं फिजिक्स आहे तुमचं सब्जेक्ट असं वेगळं आहेत हा म्हणजे त्या सेम ला वेगळं म्हणजे ते सब्जेक्ट आहेत पण एक सब्जेक्ट ह्या सेम ग आमच फिजिक्स ग्राफिक्स सिविल
हा सिवील एक नंबर सिवील बीडब्ल्यू एक नंबर आलो
ग बस मला सिव्हिल नाही आवडत सिव्हिल मेकॅनिकल मला त्याचा अभ्यासच विना झालाय
कायची
वाचून काढवल वाचून जरा जरा राहील लक्षात
मी थापा मारून आल्यात एक मिनिट पंचवीस मार्काचा पेपर असतो आमला एड सेमला हा सिव्हिलचा पंचवीस पैकी वीस मार्काचा मी पेपर लिहून आता किती पडले असतील
एकोणीस वी एकोणीस हॅलो
दिल्यात वीस मार्काच लिहिलय वीस दिल्यात हा डायरेक्ट एवढं भारी लिहिलता मी पेपर
हम्म हम्म का नवंच बाई उगाच आमच्या सारखं
फिजिक्सला तर मला कित्येच सांग काट्टावर पास आहे मी काट्टावर काट्टावर पासाय वीस आहे करेक्ट होय जर चुकन पंधराच्या खाली आलो असतो कणी गेलो बॅक लागला मग मी शिवाय खाल्लो असतो घरातल्याच्या
हम्म आम आमचा सिव्हल्लस नाही आम सिव्हिलचा आमचा फिजिक्स अभ्यास करून घेतला मॅडम आमच्याकडनं टेस्ट घेत होती टेस्ट मध्ये तर कोण काय लिहितच नव्हतं सोड हा टेस्टमध्ये कोण काय अभ्यास करून येत नव्हतं नुसत घ्यायचं म्हनून टेस्ट घेती ती अ अब्सेंट राहायचं नाही टेस्ट टेस्ला
ना आम्ही तर कुठे राहत होतो मला तर आता घरात बसून कंटाळा आलाय घर बंक मारून कॉलेजला जायचंय मला बास झालंय मला खरंच की
मला तर कधी एकदा पेपर होत्या म्हणज कधी एकदा माझा पेपर व्हायचे वाटत बघालोय दीदी म्हणाल्या धबध
धबधबा तू धबधवालाच झालूस धबधबा फिरत बस तू कुठे जाऊच नकोस
काय करु आता दिदी म्हटल्या जाऊया त्या म्हणल्या आणि मी मला मेन म्हणजे मला गे अस पावसाळ्यात कधी कुठ अस धबधब्याला जाय मिळाणार नाही एकदा गेल्तो लोहगडला फक्त लोहगड ला त्यातलं लोहगड सगळं ऐकून वाटायला लवकर जाऊन आलो बर झालं
हा, हा, हा
उफ
ड बर बाहिती न्यूज डोक फिरवल्या त्या न्यूजला
तरी गिलेले ते माणूस तर बायकोचा हाताला आणि त्याच्या हाताला दोरी बांधूनच फिरायला
हा हा दूरी बांधून फिरायलयं
पहा पहा हच्यावर तू पड ती पण मला पाडली की ती पण पडत्या म्हणून
होय वई येड्याला डोकाल काप झालंय तर न्यून ना अता घ येतो की डोके कौडो कुसली कपडे कच पुच आता म खरं कसलं क तर तेरा कुर्तीचा पॅलेल ग माझेून सतरा रुपये जरी खर्च केला तरी मी नाचतोय
सतरा करोड बकी
हा सतला हापण सतरा कोटी कठट गेलं एकशे सत्तर लाख रुपये अ ऐकूनच आयटाट गेईल कुठलं तर गरीबाला
बक्की हला आणि फक्त वीक घालत होता म्हणा म्हणून
हा म्हणून डकले मला तर कारण ते वाटततच नाही ह
होय
का तर दुसरंच असणार आहे
कावीचित्रचहित इ तरर
वाले मग कि स्वतः पण त्याला एक खणी होती की हा म मागड राजकुमारच लागणार आहे
अगं तिच्यापेक्षांत परगं चांगलं होतं
कसुला भारवता दिसायला बाई माझ्यावर खर्च केला असता त्यातले एक कोटी मी नाचत गेलो असतो
माझ्यावर कोटी राहून दे लाख रुपये
दहा अस असे च गेलो होतो मी नाच इका पाययावरडते प खेड्याचा बाजार आहे हा राम आणि त्याच्यांत्र आण नूज त ती बघितलेलीस काय ह रूय काय कशात राहत यावर मला ते पण आठवण आता
ह
अ लिव्हंग रिलेशनशिप मध्ये होती आता घरातल्यांना मान नव्हतं म्हण तर पोरगी न आई बाबाला आणि पुरगे ना मग बहिणीला मारून टाकला हे बघितलंस ऐकलंच हे म्हंटलं अ उघड जनरेशनच कुठल्या कुठे गेल्या आणि आम्ही ह तर त्या अजून आमच्याकडनं पाल पाल बघून
बग कीय अन डयरेक्ट मारत्या ती
बघ तर चुकून पण होणार नाही आमच्याकडन तर हा राहू दे जाऊ दे पेपरली हा!
समरी उचलायलच नाय दोन वेळा केलो
काय माहित करत असल येडं, कधीच, कधीच, ऑन नसत ते परवा फरवा चा एक फरवा गेलते फिरायला महीतीय काय केड्याचा बाजार परवा फिरायला गेलती म ती स्नॅप टाकलेली
हं ती हीज सांगायलती
हो का सहाशे रुपये खर्च करून लागती हा सहाशे रुपये याजाचं फकी तर
आणि त्या अनी पण दहावीस रुपयाला इलास हे करत्या
हं आली बग डोली तुला नान ला सांगतो येडाचा बाजार हेजणी अग काही पण कुरकुरे हा तो घ्यायच अस कधीस हीजच पैसे समणीच पैसे जाऊ गण हय होय तिला किती पण सांग तु ती ती स्वतःचच खर करत्या तीलाम बोबलेय परवा कितीदा सांगीतलय तरी बी ऐकत नाही ऐड तीज्या हातातान गोपच सुटत्यात कसे काय माहितेय
हम अक्के मी तुला ती लिंक पाठवलं मीशोत. ती त्या वरन मिशो डाऊनलोड कर काय मला शंभर रुपयचा कॅशबॅक मिळतय, डिलीट करून डाउनलोड कर. कारण मला शंभर रुपयाचा कॅशबॅक मिळतोय.
हा काय मग मी ते ऑलरेडी हाय म्हणून काय केलंच नाही मी. म ते नुसतं लिंक मधी नेलत
ते समीला करायला होणार आहे आणि मम्मीच्या वरने करणार आहे. म्हणजे प्रत्येक हा!
मी पण करतो थांब माझ्याकडे लईजन हायत घे अशी सेंड केल्यावं डाउनलोड करणारी. नन
कर मी ते आणिजीत नव्या ला एक पाठवतो आणि कुणाच्या दोन तीन वरण पाठवतो आणि त्या वरन डाउनलोड करायला लावतो माला
डाऊनलोड करायचा आणि परत ये अनइन्स्टॉल करा व्हयं की नही. डाऊनलोड वरून परत अनइन्स्टॉल करा ऐ मी तर काय म्हणायलेय सांग भाय जीन्स हाय आणि त्यावर शॉर्ट कुर्ती हाय येवड भारी आहे म्हण एक नंबर व्हाईट जीन्स आहे खाली हे थोडी बॅगी टाईप आहे, आणि या वरती शॉर्ट कुर्ती आहे, ऑरेंज कलर मध्ये आहे थोडी आणि त्याच्यावर व्हाईट एम्ब्रॉइडर एकनंबर आहे कितीला सांग? फक्त ती माझ्या साइजची येऊ दे एवढीच इच्छा आहे माझी एकशे एकोणीस ला आहे म्हणून मी माग आणि ते पण कॅश ऑन डिलिवरी
होय!
हा म्हणून ते मागवलेय फक्त मला बघायचं की ते चांगले येते का मम मी